का, हॅलो
का बा काय चल
काय नाही बघ बसलोय निवांत बोल ना.
हम् हम् कॉलेज बलेज काय चालूय मग?
चालुय कि इशनल आता हाई परवा म्हनत्याती आता नोडी- फॉर्म भरायचं नोडीस फॉर्म भरायचं.
शिक्षकांच्या शिक्षकांच्या सगळ्या सायन ही घ्यायच्या. ह हॉस्टलॅ मॅर्नेज. रेवले सरांची रे काही साईन लागते मॅनेजमेंट ची म्हणून.
हम् हम ह
हम्म
हम् मग काय
अजून काय पकरी काय चालूय?
आवड काय रे पाऊस आता कमीचा पाऊस तिकड नाहीईन आहे शीती पीक ह शीत- तित मका ज्वारी केली ऊस हाय
हम् हम ह
हम्म
आता आमच्याकडे उजनल धरनाचं पाणी येते बघ, आता का टेन्शन नाही आम्हालातरी.
हम् आमच्याकडे काय आमच्याकडे भाडगरचं येतय पाणी भाटगर, उजनीचं पण येतं आणि भाटगरच पण येतं पंधरा दिवस आम्हाला पाणी एक गेलं पंदरा पंदरा दिवसा दोन इतले येतं
कुटय ती
हा ती उजने त त्या जवळच आहे तिथ-
हा हा उजनी जवळ हाय होय.
अम्म पंदरा दिवसाला येतं, तीन महिने काय अडच- येत नाही आमाला पाण्याची.
हम हम
हम्म
ती कुटलं धरण आहे तुमच्या पनीर मन्हला.
अम्म भाडगार
धरण हवंय ते
हा धरण हाय म्हणजे उजनीपेक्षा बार का आहे पण त्याचं पाणी आम्हाला येत वर्षला तितन पाय त ते
ह हा
हम्म त्यामुळं काय अडचणी आली. ह कोकणाकड आता एक दोन तीन दिवस झालं पाऊस बंद झालाय
हम्म हम वातावरण भारी झालं असले पण आता-
हम्
वातावरण भारी जालं असल म्हणलं
होय कोकणात वातावरण एक नंबर हाय
अम्म हम्म
हम्म
वय
मग काय चहा पाणी नाश्ता?
झालं यात.
झाला की आताच, बरं.
हम्म
हम् मग घरची कशी हायती मम्मी पप्पा. आजी हम्म
मला आवाज डबल कसा ऐक्यु याय लागलाय?
ते रिपीट येत नेट प्रॉब्लेम कमी जादा झाले ते रिपीट रिपीट ऐकू येत.
असंय. ह पक्ष पताय काय.
हा
शेतात काय काय आहे?
आता ऊस आहे बघ ऊस लावलाय मका आहे ज्वारी आहे.
हम्म
हम्म
काम
मग
मग काय सेमी
काय झालं.
आ सी मिशिकव लागणार सी मिशट कव लागणार आहे म्हणलं.
पुढच्या महिन्यात लागेल एक तारखे जास्त लागेल म्हणत्याती.
हम्म
हम्म
अभ्यास बिब्यास काय मग नुकसानत म्हणजे आ तुमला गोमड चित्र. संस्कार आता लय अभ्यास कराला नोट्स बीट्स काढतोय.
ठी हम्म तेवढाच एक दिवस एक दिवस केला मन लावून नंत- तर दुसऱ्या दिवशी राहीला. म मोबाईल आसले हात रे. नोटिफिकेशन वाजली की मग मोबाईलकडे लक्ष जातय र.
हम्म हम्म. सायलेंट करत जा मग.
तेव्हा अभ्यास होत नाही. साय सायलेंट करून चालत नाही मग, सायलेंट करून चालत नाही रे.
हा हा
हम्म सायलेंट करून उपयोग काय पप्पाचा फोन बिन आला तर.
पप्पा का सारखच फोन करतोय काय
हम्म.
पप्पा काय सारखंच फोन करततोय होय.
नाहीत पप्पा स्वतःहून पप्पा कधी फोन येत नाही मला ल मी आठवडा पाच सहा दिवस तर फोन नाही केला तर मग येत तू का म्हणला आठवन बिटवन येते नाही. पैसे पुरता मग फोन करतो का फक्त असं म्हणत म्हणून मी दोन
हा ह तसं बी हाय
अरे पण मला हे कळत नाही, रोज फोन लावला बोलायचं का हे विषय मला मोठा.
कसबी काही बोलायचं.
हम्म तरी ब हम्म हा तरी ब. नाही बाबा बोला पुढस्क कोनला पोरणा सोडत. असते ना
घरी गेला फोन पप्पाला, पप्पाला फोन लावले हॅलो काय करताय. जेवला का? कुठं आहेस मम्मी कुठे आहे. माझी बर आहे का एवढं एवढंच बोलतून झाला ठेवला फोन -
हा तेवढेच हा पण दुसरी बोलायच नाही.
त्यांच्यावर त्यांच्यावर काय बोलतच नाही.
हम्
दोन ते तीन मिनिटात कॉल संपला पण आम्हचा
हा ह
भावांस भावासघं ही बोलायचं असलं मग त्या संग बोलतु बघ
भावासग पण बोलतो हम्म हम्
भाऊ काय करतंय म्हनलं र?
भाव आहे कॉलेजला आहे. कॉलेज ला आहे रे
हम् हम् कुठल्या कॉलेजला?
हम्म हेला लाईफलाईन हॉस्प हॉस्पिटल ला हॉस्पिटलमध्ये असेल लाईफलाईन इन्स्टिट्यूट ऑफ पंढरपूर.
असाय मग कायकरत्या गणपतीत नेमकं तिथ
हम्म नर्स
नरसिंग होय
हम
म्हणजे चालू आहे का झाली नेमक ति-
झाल सेकंड इयर चा पेपर आहे. आता
हम् नर्सिंग करून पुढ म्हणजे आपल्याला कुठं- अ काय फायदा होते मग म्हणजे असं. खाजगी तर, कारण की खाजगी तू खाजग्यात गेला.
हे उलटा फेरबदरा तू जाग्याला, जाग्याला गोल फीर की.
ह हां
टॉर्च चालूय वाटत मोबाईल ची
हा हा ह विचर रिकामा होतय.
हम्म मग काय अजून
पुढ काय फायदा होत. मी शिकला वर मी अस तस मग प्रायव्हेट बनवेल
अरे नाही त्यांच ती स्वत जॉब लावून दे म्हणजे आता सध्या जॉब करता तिथ त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जॉब चालूय.
हा हां ह मी त्याच च हॉस्पिटल आहे स्वतःचं.
होय त्यांच कॉलेजच हॉस्पिटल आहे.
ह्म्म म्हणजे कॉलेज बी करत करत म्हणजे प्रॅक्टिस बी होती मला.
हो
ह् पेमेंट ह किती होते आता, म्हणजे किती देते पेमेंट?
पेमेंट हे पंधरा हजार रुपये पेमेंट आहे. पण राहण्याचं खाण्याच त्यांच सगळं आहेस राहण्याचा.
बर बर आहे ना आपला खर्चायचं नाही. ह्यना ही अन हेला म्हणल्यावर - आराम तिथं बसलो. कुटलं काम पेमेंट तेवढं मीळत्यात त्यातं कट कर पंधरा हजार आपल्याला कट कर त्यातं
काय नाही हॉस्टेलचं तिस हॉस्टेल त्यांचा काय संबध- रूमच त्यांची स्वतःच म्हणजे बिल्डिंग रूम राहण्याची बिल्डिंगच त्या- हा हॉस्पिटलच्या मालका ची आणिे- पण त्यांचीती बघताय मेसचा पण खर्च त्यांची तीच
ह हा बरं की लगा. म्हणजे पंधरा हजार हातात येतात म्हण आपल्या महिन्याला.
हम्म
महिन्याला पंधरा हजार हातात येत्यात तर म्हणणारलं
हो पंधरा हजार रुपये हायस राहायचे काय अडचण नाही त्याला. हम्म फक्त त्याला खर्च एवढाच आहे. त्याच्या मोबाईलला आणि माझ्या मोबाईलला फक्त बॅलन्स टाकायचा पंधरा हजारातला. एवढाच
हा हां.
त्याच्या मोबाईला तिनशाचाय ती नवं, त्याच्या मोबाईलचा तीनशे बॅलन्स हाय आनी माझ्या मोबाईलचा साडे तीनशेचा बॅलन्स संपला.
तुझ एवढं कसं म्हणजे अनलिमिटेड चालतय काय?
हं माझा फायजीचा हाय ना.
हम्म, म्हणजे आता फायजीचा साडेतीनशेचा टाकला तर म्हणजे अं महिनायाभर किती म्हणजे अनलिमिटेड डेटा वापरायचा काय?
हो हो, दिवसाला वीस जी बी नेट येतय, वीस
आरं भरपूर येतय म
हो, वीस जीबी म्हणजे भरपूर झाला, हम्म.
हम्म हम हं.
किती पण वापरा, महिना भर काय अडचण येत नाही.
हम्म हम्म, पण आपला ते जीओ च कारडं हाय
हम्म
ते आपल्याला जीओ च कार्ड ती आपल्याला बी एस एन एल मध्ये करता येतय का ट्रान्सफॉर
हो फोर्ट करता येतय.
हं, मग आता जीओच बी ठिवायचं बी एस एन एल चबी ठुलं तर चालतय का दोन्ही बी एकात हो अगदी दुसरं
येत ती नंबर, हा नंबर सेपरेट येणार. नाही ते होत नाही.
हम्म हम्म नंबर सेपरेट येनार.
हम्म हां नंबर सेपरेट घेतला तर चालतय, दुसऱ्या हच्या वर घ्याचा.
आपल्याला तीच नं बर घ्याचा म्हणजे येत नाही तसा कार्ड तन हुन जाईल मोबाईल गुमला समज ते कार्ड बी गेलं त्यात, तर मग तीच नंबर दुस कार्ड मध्येला कस तीच नंबर, आधी होता तोच नंबर
अरे तुझा बॅलन्स संपला, तीस दिवस झाला तुझा बॅलन्स संपला.
हां
आणि दोन दिवसां कार्ड बंद झालं, आणि तू लगच्य लगे जाऊन त्याच नंबरचं कार्ड घेटलं, की लगी भेटतंय तुला.
हा हा.
हम्म.
म्हणजे कसं जी कोॉन्टॅक्ट नसत्याती, ती कारण की कसं आधू हम्म, भावी गार्र्डण तीस गाड असल्यामुळे आता पूर्ण गजेरी ण कार् नंर अन डॉक्युमेंटला हे
हम्म हम्म, चालतय तसं येत
हम्म,, च म म्हण ला ्रत तीस नंबर सेटलोक सर मी आज मज
तुझय
सेमच नंबर असला दुसरीकडं सारखा, तर ती कस कसं लावत्यात नेमकं मग चुकून क्रॅश होत नाही का कॉल,, आता समज माझा नंबर माझा नंबर तीच हाय, तुझा नंबर तीच हाय,, एखा्या माणसाला मला फोन लावायचा हाय, तर मग ती फोन तुला बी येणार का, सेमच नंबर आहेत ना
हम्म सेम नंबर येत नसतय तसं, सेम नंबर फक्त एक नऊ नंबर सेम येत्याल दहावा नंबर वेगळाच येणार.
असय वय
होय, दहाच्या दहा नंबर सारखं येत नाही रे कुणाला.
हम् हम्म हम्म हम्म
हम्म
माझे कसं मी कार्ड जे घेतलय त्या कार्डला आदुगर दुसर नंबर त तर, दुसरी माणस बोलली ते बाबा हि हाय का, ती हाय का, म्हणुन म्हणलं रं
नाय नाय एका नंबर मध्ये फॉल्ट येतोय क्रॉसलाईनन एका नंबर नं
म्हणजे अस मी चार पाच फोन कॉल आले त रे म्हणून म्हणलं
अरे ये आता माझ्या नंबर संग दुसरा एक नंबर आहे, माझा पन्नास आहे आणि त्याचा एक्कावन आहे लास्ट
हम्म
ऐका आकांत बदल हाय फक्त त्यामुळे ते अस
हम्म हम्म, चालतय म चालतंय म करतो परत, हां चालतय ठेऊ का
हा हा ह्